हॅलो!
हॅलो!
हा मला हा
येती आवाज?
हा
येतीया म्हटलं आवाज?
हाव येऊ राहिला.
हा!
बरा का तुम्ही?
हो वरब जेम.
हा हो काे कोण आवाज दूर यला.
बेक माहितीय आहे बेक खाली असली की एवढे पागोल करतात.
बाई तेच भवस लागते गरा पैता तस कळले तिकडे.
हो एवढं कि म्हणजे त मोबाईल दिसला की ते मग अधिकच कसे करतात.
हो.
ह कस इ जू करत.
निराशरवतच नाही नसतीलना.
तरी आता ह काय जास्त फिरून देत बर देले.
हम्म.
पण मग आता खेळावी वाटते बिचार थोडंस बाहेर. म दिदी तर शिवंच्या घरी येते.
हा ओके
शिवंच्या इथे येते शिवंचाला लाळ येतेले
हो हे पोट्टी येत ना तिच्या मग मग हे असतात ना तिच्या माग
हो असतात ते दिवच्या मागे असतातच मग
हम्म आज आली आली होती हेधिराण होती ते दोघजण होते.
आच.
हम्म आता सुंदर.
संध्याकाय चथात तिथ शिवच्या घरी.
हम्म किती बई पैतातरा फस लाग नाही त्यायचा. पाणी लागते भुके लागते.
हजे टॅक्टर चा काहीच आवाज.
हा. कोणा अस लोळाचा वजेवरा्याला.
हा बोल.
हम्म लळ्याचा आवाज कोणाचा आहे म्हटलं.
हे लेकरच आहेत खाली म्हणजे माले लेकर म.
हा.
हम्.
असस्तील ना कोणी.
दिवंशी आहे दिवांशी.
हाे.
हम्.
तुम्ही रात्री केला होता वाटतेे कॉल.
हो हो केला होता मी आईने उचलला होता. तू आई काय म्हणा आई म्हण जस आताच आजीजवळ झुकायला गेली.
होा.
अ नघतासमर बोलली म्हणत ते.
हा तिच्या समोर.
मग मी काय बी स्वयंपाक करत बसते तेव्हा रेंज होती पण दहाच्या नंतर काहीच रेंज नाही.
हा ओ काे.
हा मग काय म्हटलं जाऊ आता कोुणाला लावत मग मिकी लावला नाही.
पाहिली मी तुमची वाट पण काही आला नाही क. मंग हा ना ते अस आहे म किता काकून सांगेस तिच्या हा
सहज दहा वाजले म्हटलं आताकडे दहाच्या नंतर म्हटलं रेंज असते पाहू मग काही लागले नाही ते मग तुलाच करून पाहिला.
ह का म काही खा का. त्याजवळ असते मला काकू आली ना.
अला का.
कधी काल कालच ली वाटते क दिवशी गेला होता ना.
आधी सांगत गावलं गेली ना.
हा आली ना दुसऱ्या दिवशी आली. हम्म. हिडवण.
कामीही.
होईनी.
हम्म..
होदिरास अ हम. स्टेटस पाहिलं म्हटलं अध अधिरा मस्त डान्स करते.
पीटर्स कोणता.
काकाचं ते मांगाव लग्नाच्या वेळेस.
हो हळदीचा डान्स हो.
हा मस्त केला होता.
ह ते ताईच्या मुलीने बसवला होता ते दोघं बईनी मग तिथे आठ दिवस अगोदर लग्नाच्या आधी ते दोघेना म्हगे दोघं खली शिकूला.
हम्म हम्.
आठ दिवसात जेवढा आला तेवढा आला.
नाही समस्त नासले रडोगेज ना.
आ. तेेज्हिडीओ पाय ते म मोबाईल दि लाखव.
कोण हे काय.
अधी रा ते ज्या बधतात तेच ते लावत जाई तू.
ते गाणं तर सगळंच म्हणते ते लाल लाल कलरची बांगडी.
हो.
ते सगळच म्हणते. म त तर म्हणे भई तेचते का ना.
डान्स आवडते तिला तसे म्हणून देवांशी मस्त कळते डान्स आजूही मस्त कळते.
सगळच जण गाणी येतात तेरी नसते.
ह गाणी तर प लवज म्हणतात नाव्ह ते चालता फिरता गाणी म्हणतात म्हटलं. पहिले ते एकच येत ते नवरात्री झाली की तेच जाण य. पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते.
हा हा.
आता ते लाल लाल कलोरची बांगडी.
हा.
मा दिदीन तर हेच वा्ट केलं ओके मम.
हा ते येतो ती लाग लागतशी ना.
हो या बणतात तर तेच गाणं बोर करत जा.
दिसते दिसते.
हम्म.
कोणत्या शाळेत आहेत ते मग.
का म्हत.
कोणत्या शाळेत असतात.
शाळेत काय. शाडेत. हॅलो काय म्हटलं हॅलो हॅलो
आ आवाज नाय येऊ राहिला
हा बोल ना आता कटला होता आवाज. हॅलो हॅलो.
हा
ह लाव ना मंग हं झाली ना म्हटलं
बरं बरं
हा लावून दयायची काय तिकडूनं
अ हा लावतो ना
मंग
हॅलो